हा बोल की
काय कराल्यास
बसलोय बघ आता कॉलेज सुटल
होय
हम्म तू
मी पण आता कॉलेज सुटलंय जरा प्रोजेक्ट करत बसलोय
हा कशावर कराल्यास लॅब मध्ये आहेस काय लॅपटॉप वर कराल्यास
लॅपटॉप वर कराल्या वर्षी
हा -हा- हा
कर म्हणलो
तू काय कराल्यास तिथं मग तिला मदत कराल्यास
नाही मदत करून आलो तिला जरा एडिट कराल्या आत्ता आणि जरा
हा -हा -हा म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट आता द्यायचा हाय पेपर वेळी आणि तुम्ही आत्ता करून ठेवालाय
होय अग त्यात आणि जरा कायतर ऍड करायला येतय
होय ते पण हायच सोड लवकरच करायला पाहिजे ते पण
हं
काय करायचं
येतेय जरा-जरा अजून लई वेळ हाय
होय खरं उद्या एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे सगळ
पण म्हणल
अग सरांना सांगायच नाही का
होय सांगायला पाहिजे
मग एक्सप्लेन करायला नको ते
होय करायला पाहिजे की
मग काय नाही बघ आता नंतर न आणि परत इंटर्नशिप ला जायच हाय कंटाळ येतोय कणी
लई कंटाळा येतोय बई
होय तू जातीस तर घरला आम्हाला इथ बसून- बसून- बसून कंटाळा येतोय लई
आम्हाला तुझ्या वरच येतय
कसं काय
व्हय बई नको वाटतय मला झोपच येत्या गं
जाऊन घरी झोपतेस ना तू
होय झोपतोय सोड
मग आणि कसला कंटाळा
आज तारीख काय आज मला दुपार पर्यंत
हा -हा- हा मग काय म्हणजे इंटर्नशिपमधलं कळालय का तुला
कळना झालंय काय बाई डोकं दुखालय. सगळं डोक्याचच वरण चाललं.
हम्म तेव्हा वैष्णवी टिप्प्या पण आहे ना ग हेला.
अगं होय तिला पण
काय ते?
तिला पण फोन करआता तुझ झाल्यानंतर नं.
ती गडबडीत असत्या बाई आता काय करत्या काय माहित.
नाही
ती बडबडते्या बडबडायला काय कमी नाही सोड ती. आपण जरा बघ कमी बडबडतोय.
हे लय बडबड त्या हसत्या तर काय बघायलाच नको.
होय. एकदा फोन केला की तिला असे ह्याच्यात करायचं टाइम असेल क तेव्हाच करायचं
काल तुझी बहीण लय ओरडालती बाई कसली ओरडत्या माहिती काय.
होय.
व्हय अगं पाप ही मोठी असुन तिला जरा पण काय किंमत देत नाही.
अगं त्या दोघींचा आवाज काय सेमच आहे बाई.
ते सेम नाही बाह तीझा कसला मोठा माहीत्या का सेम बाईसारखा आवाज यालता म्हटलं बायकांसारखं का आई सारखे ते भांडाले की म्हटलं तुझ्यासोबत वय म्हणली डोक्यावर पडल्या ती.
प्रज्ञाला विचार माझ्यासोबत पण तिनें बोलल्या प्रज्ञासोबत पण बोलल्या तिच्या बहिणीनं खरं सेमच आहे आवाज तिला काय म्हटलं स आवाज ग आवाज.
आवाज ग आवाज असेल सोड तर मला मी पण बघितलेल सोड ज ती ऍडमिशन कराय त्या आणि मी ईबीसीचा कराय गेलतो. तर तिथे येणार होती, वय आलती तिथं टिप्पी आलती त डीकेटी जवळ मग आम्ही तिथन गेलतो.
हा हा हा कवा आलती ती. ह
आणि तपिप
ती बारक्या ती टिप्प्याला भाऊ नाय काय.
तीला हाय कि बारका भाऊ आहे.
हां हां हां
त्यांची एकत्र फॅमिली आहे वाटतं.
होय बहुतेक असं ते मला प वाटतं
एकत्र काय फक्त म्हणजे वर खाली राहतात. वेगळंच राहतात, खंर एकाच घरात सगळे जन फिरत्यात.
हम्म हम्म हम्म हां...
चांगल्यात तेच बाई, टिप्पी का यते नाय म्हणायचं कॉलेजला?
काय माहिती अगं तीने प्रॅक्टिकललाच नुसता येतो म्हणून सांगितलं मला.
ते नव्ह मी आलो नव्हतो तेव्हा आलत काय नाही कॉलेजला इंटर्नशिपला ते,
नाही नाही तू आली नव्हतीस तेव्हा आलतंय की त्या.
म काल तेवढं आलं होतेत का?
नाही आल नव्हती वैष्णवी पण आलेली नव्हती आपणच गेलतो.
होय हा हा.
काल प्रज्ञाानं मला फोन केलीती ते काल राहलेलं पाठवायला तिला फाईल सेंड केलतो. डारेक्ट लॅपटॉप म्हणलो त्याच्यात तो ओपन व्हायना म्हण. मोबाईलमध्ये कसं होईल? लॅपटॉप मध्ये व्हॉट्सअप वर करून मग होतंय का नाही.
होय होतोय की तव्हां तिथं.
मला हिला असं सांगा पाहिजे होतं मग मी तिला मागणं बघतो म्हणलं आणि काय पाठवलंच नाही. खरं पेव डी एफ सेंड केल सोड लॅपटॉप म्हणून ओपन केल्यावर होत्या फोल्डर ओपन.
होय होते मोबाईल मध्ये होत नाही लई हेच्या असते हे ते. हम्म तिला सांगितलंस नाहीस म कॉलेजच्या पण प्रॅक् टिकल पहिल्या दिवसापासून आले नाहीत नव्हते आपण.
वय सानिया असलंस तर काय कर सांग आता उद्या कॉलेज सुटलं क नाहीये. तिथं जईया मी तुम्हाला ते डाउनलोड कसं करायचं ते बघतो आणि मशीन कोणत्या खोलाय पहिले बघा आणि म तिथं बसाय एकदातच की मिळणार नाही नंतर ना बा.
असं कसं काय मशीन तेन?
फुलं झाल्या आता आणि बंद पडलेले पण मशीन आहे एक एक व रनच होत नाही बाई. मी दोन कोय दोन ठिकाणी बसलेलो रनच बी झालं नाही. म पहिल्या लाईनीत बसलोय मी.
कुठल्या पहिला?
पहिल्या लाईन मध्ये अ दुसऱ्या कॉम्प्युटरवर बसले वर्षीचा प्रॅक्टिकलला नंबर पडते महिती काय तिथं.
हा आमचा पण तिथंच असतोय की.
हा तेच की खरं त्या पहिल्या ओळीतून दुसऱ्या नंबरच्या ह्याला बसलो पी सी वर. स्टार्टिंग पसनच बा.
पुढं गेल्या सोड मग.
अगं तसं नाही म्हणजे कुठं नव्हतंच बाई मला टेन्शन आलतं आणि ते डाऊनलोड करायचं सर लय फास्ट सांगल मला तिथं मग अ व्हय आणि मग तिथं जाऊन मग त्या पोरींना जरा विचारून मी हे केलो. तेवण माझ्या किती केलं बाई सात त्याजा इन्स्टॉल केलो अनइनस्टॉल केलो सगळ्या झॅम सर्व्हर मायस केलं सगळं डिलीट करत बसलो. मग आन लास्ट लास्ट आणि ते सरांनी घरी आलतं ते दाखवलं मग त्यांनी जरा नीट करून दिलेत.
मग आज सोपा हाय क नी ते.
सोप्पचं आहे गं करत्या.
हा हा ते लक्षात तू ठेवल्यास नाव लक्षात ते.
नाही उद्या जाऊ या आपण तिथं आणि तिथं लास्ट च्या हेज्यात क नी तुम्ही तुमची पी सी ओपन करून दे डाऊनलोड करून न्याव.
सगळ्यात लास्ट ला?
व्हयं आता तुम्ही ते लास्टची वळ आहे ना ती काय तिथं बसाय पाहिजे किंवा तिज्या अलीकडं तिज्या अलीकडं त्या अभिषेक तेन सगळी बसलेले आहेत. तो अंकुर तेन मग म मला पोरांच्यात कसतरी वाटतय गं एकटीला बसाय म्हणून मी पुढं गेलो. तिथं दोन पी सी ओपन होत त्या पण पोरी ती लगेच वी चारली मग मी सांगितलं मी बसणार आहे म्हणून.
हम्म हम्म, मग आम्हाला जागाच नाही म्हणा, आम्ही किती जण आहे आता?
तेच म्हणालते, तुम्ही दोघी तर उद्या जाऊन तिथं हे करून या आणि म्हणजे सांगायला येतंय नाही, तवा मी एकटीच आलतो गं बाळ.
हो हो, कालच की?
हा, तेच की. म्हणून सांगालोय, उद्या ते काम करूया. हम्म. जास्त पूर्ण रिकामच हायत. सोड आजून कोण आलेल नाहीये आणि ते सानिका, स्नेहल पण आल्या नव्हत्या.
कायच, सानिका कसं काय इना झाल्या काय माहिती बाई?
मी पण तेच म्हणालोय गं.
काय माहित विचाराय पाहिजे तिला जरा. पहिला स्नेहलला विचाराय पाहिजे. नाही तर विचारतो प्रोज
एम पी एस सी, यू पी एस सी चा.
त्याला चालल्या?
जात अशील म्हणजे तिची ड्रीम होती बाई तवा तर. म्हणजे माझं पण स्वप्न होतं. तिझं पण स्वप्न होतं. ती जाणार होती क्लासला ते न.
हम्म, आणि आम्हाला तर हे बघाय गेलतो इंटर्नशिपसाठी तर, म्हणाल ती शिकायचं म्हणून शि कालोय बाई म्हणालती.
होय?
हम्म.
हम्म, हम्म, हम्म. मग बघत असल सोड ती पण आणि सानि स्नेहालला कनी कोणतरी विचारलेलं, सानिका का येतं नाही? मग ती म्हणली, बरं नाहीये तिला.
आ?
मी कवा मी तिकडच्या वर्गात आलतो, माहितेय काय? लेक्चरला बसत होतो बघ, तवा बरं नाही म्हणून सांगितलेली. अजून तर इथं दिसत नाही ती.
हा हा ह, काय माहिती बाई? कशाला तुला नाहोक पाहिजेले? गप्प बस की.
अग तिनं विचारलेली, मी फक्त ऐकलेलो गं. मी कुठ विचारलोय? ह मी आणि कवा कुणाला विचार लोय? आमची सृष्टी आजारी पडलं तर विचारून मग तिला आणि कवा विचारायलं जावू बाई?
व्हयं.
का काय नाही बघ, ते प्रोजेक्टच जरासं टेन्शन आलंय.
काय टेन्शन घ्यायच नाही, सगळ्यांसोबत काय होईल ते होईल.
अगं खरं, काय तिथ एक्सप्लेन काय करू?
अरे बाळ, असं क नी चाट जी पी टी ला ईन मराठी करायचं आणि तेच जाऊन तिथं कानात सांगायचं.
हा म्हणजे तिकडं फॉरवर्ड करायचा, त्याकडंन आन्सर घ्यायचा आणि तेच पाठ चल तिकड बोबलायचं.
हां तेचं करायचं
तेचं करांयला पाहिजे आंता
बरं
खरं सरं कायं हां म्हणतील म्हणतील की घेतलेय म्हणलं आंता सगळं झालं म्हणलं
चालूं म्हटलं चालूं
तरी पणं आपल्यांला आंता कायं म्हणतांत कां नाहीं
हम्मं
सगळ्यांच्या समोर नको बाई तिथं सरं एकटेचं पाहिजे
नाहीं अं अण्णां नापास कायं करतं नाहीं आपल्यांला गूंगल सरांनी सांगितलं
होयं थर्ड इयंर लां
नापास करतं नाहींतं म्हणजे असं हेलां तरं प्रोजेक्ट लां आपणं कायं तरं केलंय प्रोजेक्टला कॉप पेस जरं मारलां असलं तरं त्यांसाठी क घालवलेले असतांत त्यांमुळे मुलांना शक्यतोवरं ना पास करांय बघतं नाहींतं प्रॅक्टिकल लां
होयन होयं थर्ड इयंरला त्यांमुळे आंता हो दे म्हणतांत कसं
हां खूंप आंता आणि पेपरलां पणं म्हणजे असं जास्तं लिहिले पणी देतांत मार्क शेवटचं वर्ष उगंचडकूंन ठेवण्यात पेक्षा पास करांयला करूंदयां असं त्यांच इंटेनशन असते
हम्मं हम्मं हम्मं मंग कांहीं नाहीं सोडं एवढं खरं आपल्यांला फर्स्ट नाहीं थर्ड सेमवलां जरां अवघंड घेतलेस कां नाहीं
बडदरांत अवघंड होऊंन जाते गं
जिकटयां टीक होतं जां
हम्मं कोणं
कायं नाहीं तूं जेवलीस
नाहीं नाहीं बे आंता मगं घरं अजूंन जेवणारं
कधीं जाणारं आहेसं
आंता किती वाजल्यांत अकरा वाजल्यांत तरं बारा पर्यंत जाणारं
होयं की गं अकरा वांजलेत आंज आंता होयं पांच पाचच्यां बाजूंन घरंला साडेपांच पाहूंन झालान घरांत
हं हं आणि मंग तीकडे गेल्या वरं चांट
हो व्हयं चहा तेनं प्यायचां निवांत जरां झोपतोय झोप लागत्यां
हां जेवायचं तांट येतंय
होयं कायं तरं लिहिलं लिहायचं असलं तरं लिहिचं व्हंय मंग आंज वई ठेवांयच्या समोर वईत मोबाईल म्हणजे मम्मीला वाटतेय मी नं अभ्यास करांयला
हं खरंच आंला तर्री नोट्स पा हांप येतोय
कधीं
ते केकदमं